आला हॅलो.
हॅलो आवाज येतोय सखी माझा
हा आता यायला लागला.
अच्छा काय करतेस म्हटलं?
काय ना बसली तुम्ही काय कर
काय नाही मी ना अ अगं आमच्या इकडे ना मी कपडे वाळत घातले होते. आणि अचानक पाऊस सुरू झाला. आणि आज बघ ना ग दिवसभर उन्ह पण नाही पडलं इकडे तुमच्याकडे पडलं का उन्ह
नाही इकडं पण नाही भेटलं पाऊस
हो ना ते उन्ह नसल्यामुळे ना कपडेच वाढले नाही अगं माझे आज आणि त्यातल्या त्यात अजून पाऊस पण यायला लागला मग मी ते सगळे कपडे काढले आणि घरामध्ये दोरी बांधली आता बेडरूम मध्ये आणि त्याच्यावर आता टाकून दिले थोडा फॅन लावून दिला. जोरात मग त्याच्यात ते वाळून जातील आणि काय माहिती का ग की आपण घरी राहणाऱ्यांसाठी काय नाही. पण आता आपले आता माणसं बघ घराच्या बाहेर जातात ऑफिसमध्ये वगैरे त्यांना जायला लागत. किंवा मुलांना बघ स्कूलमध्ये लागत मग त्यांना कपडे लागतातच रेग्युलर सो आता मुलाचे कपडे पण धुवायचे होते मला पण मग मी आज त्यामुळेच टाकले नाहीत. वातावरण बघितलं हे असं आहे तुझ्याकडे कस आहे?
हो ना पावसाचच आहे मी पण तेच केलंच नाही घरात बरी म्हली अन् कबरी टाकले मवर खूप पाऊस चालूए.
अरे बापरे आणि अगं आज दुपारी काय झालं अ आमच्या शेजारी एक अ म्हणजे माझी फ्रेंड आहे ती लहान आहे आपल्यापेक्षा वयानिक फारच लहान आहे ती मग ती आता अ तिला बाळ झालं मग ती गावाला गेली होती दोन अडीच महिने झाले- गावाला गेलेली होती. मग ती गावाला गेले असल्यामुळे तिच्या घरी कधीच झुरळ झाले असतील का काही माहित नाही अगं आता माणसांचं कसं थोडस स्वच्छता वगैरे नाही त्यांना ठेवता येत किचनमध्येध्ये वगैरे पाहिजे तशी तर तिच्या घरात झुरळ झाले असतील मे बी. तर मग आ समोरच राहते त्याच्यामुळे ते झुरळ यायला लागले असतील तिथूनच आले का काय काय माहित. ते पन्नास दोनाशे जुरळ दिसायला लागले होते आणि झुरळ मला अजीबात आवडत ते म्हणजे मला ना रागच आहे बाबा झुरळांचा अे घरात दिसले का मला चिडच आहे झुरळांचे खूप मग मिस्टरांना कॉल केला त्यांना म्हटलं येताना ते घेऊन या म्हटलं ते झुरळांचे काय ते पावडर मिळते का गोळ्या भेटतात वाटत काहीतरी काय करते तू झुरळांना? पळविण्यासाठी काही तुझ्याकडे खास अस टिप्स असतील तर दे ना मला.
टिप्स वगैरे काही नाही आम्ही पण तेप मागवतो स्प्रे हो पण ना तो त्यानेच तो मागवतो त्याच्यान पण चांगला फरक पडतो. म्हणजे ते कुठं लपलेले वगैरे राहील ना ते पण निघून जात.
अच्छा आणि अगं आज तर ना आमच्या इथे बाजार असतो भाजीपाल्याचा बाजार असतो. मग तेच म्हटलं मी जाऊय बाजाराला जाऊ म्हटलं. पण हे वातावरण पण बघ ना ग पावसाचं मध्येच जरी यायला लागलं ना परत प्रॉब्लेम होणार. आणि काय झालं अगं माझी गाडी पण खराब झालेली आहे. एक गाडी मिस्ट्ररांनी नेली ऑफिसमध्ये. आणि एक गाडी खराब झालेली म्हणजे घरी जी आम्ही मी वापरते ती. मग यांना तेच म्हटलं येताना थोडं त्यांना लवकरच या मग जर आले तर मग त्यांच्यासोबत मला बाजारला जात येईल. आणि असंही काही नाही ग जेव्हा गाडी नव्हती ना मी पायी जात होते बाजाराला. पण मग प्रॉब्लेम कसा झाला ग ते आता हे पावसा पाण्याच कसं खूप चिखल झालाय रस्त्यांवर अन ऎंटिलेजेबल आणि ते जाणं म्हणजे ना खुपच त्रासदायक आहे आणि दोन तीन दिवसापासून की नाही आता कालच पाऊसही नव्हता इकडे पण काल थोडासा पाऊस पडला ना तरी माझे पाय असे दुखायला लागलेत गं पोटर्या दुखतात ना. तस पोटर्या अशा वरती ओढायला लागल्याय माझ्या नुसत्या या पावसामुळे.
अव्रट मु होत ना ते
हा आधी मी भरपूर काम करायची अगं घरातलं किती काम करायची तरी मला असं दु खण वगैरे हा प्रकार माहित नव्हता. आणि आता ना मी थोडं पण काम करते ना तरी थकवा पण खूप यायला लागलाय ग मला. काय असेल काय माहिती याच्या मागची कारणं.
होत ते आता. ज्या दिवशी रोजपेक्षा जास्त काम झालं पाहा त्या दिवशी येतो. हम्
हम्म एक्झर्शनच्या दिवशी जास्त होतं.
हो थोडस आराम वगैरे केलं तर छान लागतं नंतर. हम थोडं लवकर उठायचं लवकर काम आवरायचे. काय करते लवकर उठते लवकर अर्ध येतात काम लवकर करून घेते. थोडा वेळ अर्धा ऐक तास झोपते दुपारी परत उठली का राहिलेली काम करून घेते. म्हणजे कसं जास्त थकवा पण येत नाही त्याला आणि थोडाफार आराम वाटून जातो शरीराला नाहीतरी सकाळी खुप चिडचिड होते म्हणुन छोट्या छोट्या गोष्टींवरून खुप खुप राग येतो मला. चिडचिड व्हायला लागुन जाते. शरीर एकदम म्हणजे साथच देत नाही एडिंगला. थोडस तरी ग्याप घेते मध्ये
ह म्हणजे तु बॅलेन्स साधते बो म्हणजे तु आता ते लक्षात आलंय ना आणि प्रत्ये प्रत्येकाच्या बॉडीची टेक्निक प्रत्येकाला माहित असते.
हा.
हम् हम् हम् तसं करतेस तर तु आणि अगं माझा काय प्रॉब्लेम होतो माहिती. माहीती का मी पण आराम करते ग मी पण म्हणजे ब्रेक वगैरे घेत असते मध्ये मध्ये मला पण अगदी सलग असं काम होत नाही. पण तुला सांगु का एक तसं काही लवकर उठायला लागतं मला. अ मुलाची स्कुल पण लवकर असते. यांचं ऑफिस असत लवकर तर दोघांचि टिफिन बनण्यासाठीच ते अर्थ निघतात. तर ते किती साडेसात ला उठतात उठून त्यांना का त्यांचं स्वतःच आवरायच तयारी करायची. टिफिन घ्यायच आणि निघायच पण मात्र त्यां टिफिन बनवण्यासाठी मला खुप लवकर उठायला लागतं अग आणि आधी बघ ना आपण जेव्हा शाळेत बघ जायचो आपल्याला एकस टिफिन असायचा. आणि तुला सांगू का आम्ही बाजरीची भाकरी न्यायचो अगं टिफिनला असं पोळी वगैरे कधीतरी न्यायचो असं नाही की नाहीयचच नाही. पण अगदी कमी वेळा आम्ही पोळी वगैरे न्यायचो. पण आता ना आताच्या मुलांना एक दोन टिफिन द्यावे लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे एक शॉर्ट रिसेस साठीचा आणि एक बिग रिसेस साठीचा मग आता शॉर्ट रेसेस त्यांचा एक ओरिएंटेशन प्रोग्राम असतो स्कूल जेव्हा ओपन हो ना त्याच्या आधीचा हॅलो सखी
हा बोोलला म हो हो.
हॅलो.
ऐकते न मी हॅलो.
हा ते म्हटलं तर ओरिएंटेशन प्रोग्राम ह येतो नावाज हो येतोय ना मला तुझा आवाज
हा.
माझा आवाज येतोय तुला?
हो येतोय.
हा तर ओरिएंटेशन ज तर तो प्रोग्राम होतात. तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की कंपल्सरी दोन टिफिन द्यायचे आता मी याच्या पूर्वी पण दोन टिफिन देतच होते म्हटलं हो मी देतेच पण मग त्यांनी पुढ मुदा अस सांगित क मोठी जी र असेल त्यात तुम्ही? पोळी भाजी द्यायची आणि जी शॉर्ट रिसेस असते. त्यात मात्र कंपल्सरी एक फळ पाहिजे. अ किंवा तुम्ही ड्राय फ्रूट्स देऊ शकतात. अ मखाने वगैरे असं किंवा मग गुळ शेंगदाणे हे चालतील म्हणे पण मग त्याच्यात तुम्ही भाजी पोळी मुलांना देऊ नको देऊ नका आणि जंक जंक फूड तर अलाव नाहीच त्यांच्या स्कूलमध्येध्ये मग याच्याने काय झालं अग जे मी आधी काय करायची असं एक रोल बनवून दिला पोळीचा किंवा मग गुळाचा काला वगैरे असं झाला असं देत होती मी त्याला आधी आणि तोही खात होता पण मग आता टीचर सगितट हलो आवा य
हो येत येत
ह तर त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम झाला मला तर मग परत त्याच्यासाठी मला आता काहीतरी करायला असत लागत
हा हा हो ना
अस तू काय देते टिफिन मध्ये मुलांना
नाही अज लहान आहे अजून अजून मुली टिफिन वगैरे काय कच नाही नाहीची लहान ना म्हणजे पुढच्या वर्षापासून ना वगैरे हा पुढच्या वर्षापासून अगैरे द्याव लागलत
ह आणि आता बघ ना ग मुलं ना किती लवकर शाळेत घालतात
होना
आ आमच्या वेळी तर बालवाडी असायची बालवाडीत जायचो आम्ही आणि भालवडीत काय तस या अभ्यास नाही आम् फतऊ खि खाय खहं शिरा द्यायचे सांज सांजा म्हणतो ना आपण त्याला तर ते वगैरे जायचे खाण्याचे वेगवेगळे द्याय चे तेच होत आणि मज्जा मस्तीत असंच असायचं खूप म जास्त हे नसायचं हेटिक वगैरे नव्हतं पण मग आ आता मात्र वापरे बा
हो काय राहत आल्याचं काहीच नाही आला आता.
हो आपल्या काळच खूप छान होता ग आपल्या वेळी सगळ्या गोष्टी ची मज्जा होती. सगळ्या गोष्टी एवढ्या मस्त आनंदात आपण हे करत होतो ना. असं आत्ता नाही राहिल.
आता तसं काहीच नाही राहिल खरंच.
कमी झालेला आहे आपण म्हणतो ना स्क्रीन टाइम त्यांचा वाढलाचय.
हो.
मग बाकी गोष्टी ज्या आपण म्हणतो ना.
हम्म.
तर त्या मुलांना भेटत नाहीयेत. अस आणि हि खूप अ
तर चांगलं राहील त्यांच्यासाठी सुद्धा कारण ते बाहेरच्या ऍक्टिव्हटीज करत च नाही घरातल्या घरातच असतात ना
ह हो हो तुला सांगू का या मागे खर तर मोठ्यांच्या पण चुका आहेत आजकाल तू बायकाच बघणार फोनवरच लागलेल्या असतात अगदी यूट्यूब, फेसबुक आता ते नवीन काय आलेलं आहे अजून एक काहीतरी आहे बाबा ते? चॅट म्हणा, स्नॅपचॅट, स्नॅप चॅट हो त्याच्यातच दिवसभर असतात बायका. आणि त्या मुलांकडन काय अपेक्षा करणार मग आप पण आधी आपल्या आजी, आजोबा, काका काक कू म्हणजे सगळेच आपल्या दिसायचे काही कोणीतरी काही काम करत आहे किंवा शेतात दिस दिसायचे आपल्याला. अ किंवा मग घरात तरी काही ना काही आई पण काही ना काहीतरी काम करत असताना दिसायची. आता सगळ्यांच्याच हातात मोबाईल आल्यामुळे त्या मुलांना तरी बोलुन काय उपयोग ना ग
हो न.
अस त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला आहे स्क्रीन टाइम खूप वाढलाय. हे ऐक ना सखी अगं जोरात पाऊस सुरू झाला आमच्याकडे ऐक ना मी कपडे टाकलेत बाहेर वाळत काढून घेते हा मग करते तुला मी नंतर चल बाय सखी.